आवाज. ओके ठीक आहे‌. तुमचा पण येतोय.
ठीक आहे तर आपण आज ना आपल्या आईबद्दल बोलूया चालेल?
हो चालेल ना. करा सुरुवात तुम्ही.
तर, मी सुरुवात करते. म्हणजे अ आपली आई म्हणजे आईबद्दल काय बोलणार, म्हणजे खरं सांगायचं तर आईचं महत्त्व आईचं महत्व शब्द म्हणजे, शब्दात आपल्याला चांगलं तुम्ही बोलतात ना?
हो हो मी अ आईबद्दल बोलायचं म्हणजे खूप काही आहे. कारण की बोलतात ना, सुविचार पण होता आपल्याला. आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी. म्हणजे आईची जागा अ शब्दात व्यक्त कर य कवितेत व्यक्त कुठेच व्यक्त करता येत नाही कारण की आई. हा शब्दच खूप मोठा आहे आणि त्याच महत्त्व पण खूप मोठं आहे. मी जर माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं, तर माझ्यासाठी माझी आई माझं जग आहे. अ कारण की मला वडील नसल्यामुळे. अ अ बोलतात ना सगळं काही आहेत. ते माझ्या आई जवळच आहे आणि अ तिच्याबद दल बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण की अ आता जे काय मी म्हणजे मला समाजामध्ये म्हणा. किंवा कुठेही मला चार लोक जर चांगलं बोलतायेत. किंवा माझ्या संस्काराबद्दल बोलतायत, तर त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देईल. कारण की तिने मला घडवलंय, ‌लहानपणापासून चांगले संस्कार केलेत. चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी तिने शिक वल्या अगदी बोलतात ना, म्हणजे चार लोकांमध्ये तुम्ही कसं वावरावं कुठल्या परिस्थितीला क कसं सामोरे जावं ह्या सगळ्या गोष्टीची तिने मला अ शिकवण दिलेली आहे. आणि तीच शिकवण मी आज माझ्या मुलाला दे का तर जशी मी घडली नक्कीच मी माझ्या मुलाला मी तस घडवण्याचा प्रयत्न करेन, कदाचित मी माझ्या आई ही एवढं सगळं करू नाही शकत पण मी प्रयत्न नक्कीच करेल. की तिने जसं मला ज्या काही गोष्टी चांगल्या वाईट शिकवल्या ते मी नक्कीच माझ्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करेन.
अगदीच तर मी सांगायचं म्हणजे तर म्हणजे अ खरं सांगायचं म्हणेज तर आईचं. महत्त्व म्हणजे शब् शब्दात सांगणं पण खूप कठीण आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली आई असते. म्हणजे लहानपणापासून ती आपली काळजी घेते आपल्याला वाढवते आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपली एक मैत्रिणच आपली आई असते म्हणजे माझ्या आई तर म्हणजे खूप म्हणजे अ सांगण्याचं तिचं सांगायचं झालं तरी ती खूप म्हणजे खूप कष्टळु म्हणजे घरातल सगळं काम तिने मनापासून केलेली आहेत सकाळी सगळ्यांच्या आधी उठून घरातील सगळ कामांना सुरुवात करणे. आणि आम्ही एवढी म्हणजे आम्ही सहा भावंड असल्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी तिच्यावरती होती. म्हणजे ह आता आपण जेव्हा आपण जेव्हा आई झालो तेव्हा आपण एक मुलाला वाढवताने आपल्याला इतकं म्हणजे किती त्रास होतो म्हणजे आपण असं विचार करतो म्हणजे मी विचार कर की माझ्या आईने कसं सांभाळ असेल आम्हाला आम्ही सहा लोक आणि मला एकच मुलगा आहे पण तो सांभाळताना पण असं इतकं हे होतं की बापरे हा किती त्रास देतो मला. नको बाबा ही मुलं खरच बाबा मी एकटी होती, ती बरी होती म्हणे असं विचार करतो आपण कधी कधी. खर तर पण आपली आई आईने कधीच असा विचार नाहीं केला की, तुम्ही मला जड झालेत वगैरे का काय की तुम्ही. मी तुमच्यासाठी किती केले खर तर आमच्याकडे कसं होतं माझे पप्पा एकटेच होते आणि पप्पांना माझ्या नऊ बहिणी होत्या. आणि मग म्हणजे नऊ बहिनी आहेत मग इतकं सगळ्यांचं पाहून उपचार वगैरे करण म्हणजे लहानपणापासून आमचं घर पूर्णं असं भरलेलंच असं असायचं कारण पहिल्याच्या काळामध्ये कसं. कि जास्त कुणाकडे म्हणजे अस पैसा वगैरे असं खूप हे असायचं की शिक्षण वगैरे मग माझ्या आत्यांची मुलं वगैरे आमच्याकडेच राहिला होती मग असं मी ते बघत आले की माझ्या मम्मीनी कधी कुणाची कधी हाडतूड नाही केली. किंवा कधी कुणाच रागराग नाही केला म्हणजे प्रत्येकाची व्यवस्थित म्हणजे तो, नवऱ्याच्या बहिणीचा मुलगा असो किंवा तिचा स्वतःचा मुलगा असो. तिने सगळ्यांना व्यवस्थित सांभाळल माझ्या आत्या ची अ म्हणजे माझ्या दोन आत्या त्या वारल्या मग त्यांची मुलं पण आमच्याकडेच लहनापासून म्हणजे अजूनही आहेत म्हणजे आमच्याकडे राहतात ते लोकं मग त्यांचं पण माझ्या मम्मीने अगदी असं म्हणजे आपल्या मुलाचं कसं करतो आपण? तसं केलं म्हणजे तिचं बघून एवढं हे होतं की बापरे, म्हणजे किती हिच्यामध्ये किती. अ क्षमता आहे की ती किती सहन करते. म्हणजे एवढ्या लोकांचं सगळ आवरण्यापासून किंवा स्वःची मुल एवढे असून पण म्हणजे तिने असं कधी म्हणाली नाही माझ्या पप्पांना की. मला माझी पोरं सांभाळू का ही पोरं तुम्ही आणून ठेवली त्यांचं करु वगैरे म्हणजे असं तिंच खूप अस ते एक आहे उदाहरण घेण्यासारखं कि ती कधी खचली नाही आणि तिने अ नेहमी सगळ्यांसाठी करत राहिली अस.
अगदीच अगदी. मी पण तेच बोलेल म्हणजे अ म्हणजे मला पण आठत आहे की माझे अ आम्ही तर लहानाचं मोठं म्हणजे आ च शिक्षण वगैरे सगळं शहरात झाल आणी अ तीच आता जशी अ म्हणजे अ लोकांची अ पैशाकडून असू द्या किंवा कुठ. कुठल्याही गोष्टी करण असु द्या जे आता सोय आहे ती त्या काळात नव्हती जेव्हा आम्ही लहान होतो. तर त्या एका शहरात. यामध्ये मुलांना वाढवण त्यांच्यासाठी प्रत्येक. गोष्ट वेळे वरती देणं. या सगळ्या गोष्टी मी लहानापासून बघत आले आणि माझी आईही पण अशीच होती. ती कष्टाळू पहिल्यापासूनच होती, कारण की तिचं अख्ख लहानपण गावी गे तीला आणि ती म्हणजे माझ्या आईला पण खूप सारे भावंड होते ती अकरा भावंड होती. तर तेच्यामध्ये पण तिने खूप. मोठं केलंय लहानपणापासून, थोडी परिस्थिती हलाकीची होती. पण नंतर पण तिने जेव्हा आमची वेळ. ती आली तेव्हा पण तीने अगदी मनापासून सगळ आमच केल आणि. आई बोलतात ना, आई कधीच तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नाही. किंवा चुकीचं काही सांगू शकत नाही. अ बोलतात ना तिला अ कधीच कुठल्या तिला. दहा मुलं असू दे किंवा एक मुलं असू दे, ती कधीच मुलांमध्ये भेदभाव करत नाही. आणि आईची व्याख्या बोलाय गेले तर मला आता तर मी लहान होती एक पासा. पाचवी सहावी ला असेल तेव्हा मी एक पिक्चर बघितला होता. त्या पिक्चरचं नाव होत आईचं काळीज म्हणजे, मला अजूनही तो लक्षात आहे पिक्चर की. तेच्यामध्ये तो मुलगा एवढा क्रूर दाखवला आहे. अ आईला म्हणजे, एका बाईसाठी तो आईला बोलतो, की तुझं काळीज मला काढून दे. तर ती आई अ मरण देते हा.. आणि त्याला ठेच लागते तरी त्या, काळजातून आवाज येतो की बाळा तुला लागलं का. म्हणजे आताही ते जर सांगायला गेलं, तर अगदी मन भरून येतं की म्हणजे. आईचं प्रेम एवढं असतं की त्याची तुलना आपण कोणाशीच करू शक कत नाही आणि होऊच शकत नाही. असं मला वाटतं.
डिचाक देते. आता जसं तूझं पिक्चर म्हणाली, तसं चिमणी पाखरू म्हणून पिक्चर आहे. तो सुद्धा पिक्चर म्हणजे ते बघितल्यानंतर असं म्हणजे मी, अजूनही तो पिचर बघते ना तर इतकी रडते म्हणजे. तो पिचर बघितल्यानंतर कुणाच्याही डोळ्यात पाणी येणारच म्हणजे इतकं. किती ही स्वतः मरणार असते पण तिने आपल्या मुलांसाठी म्हणजे प्रत्येकाकडे सोय कर तेकी माझ्या मुलाला इकडे सांभाळा म्हणजे तिकडे किती. प्रत्येक आई ही अशीच असते. आता माझ्या आईचं सांगायचं झालं तर तिने एवढं सगळ्यांचं केलेलं तर आहेच. आता आम्ही चौघी बहिणी असल्यानंतर म्हणजे प्रत्येकीचं बाळपण म्हणजे. अ बाळंतपण असतं आपल्या लग्नानंतर हां बाळतपण असं म्हणजे ते तर एवढं तिने केलेलं आहे ना की म्हणजे मी तर खर तर मी सात महिने माझ्या आई जवळ होती. म्हणजे तिने माझ्यासाठी एवढं केलंय ना की म्हणजे. एखादी आईच करू शकते, म्हणजे तेव्हा खरी आई ची आपल्याला किंमत म्हणजे मला तरी तेव्हा खरी किंमत कळाली की आई काय असते. म्हणजे आपण आधी. अ मी आधी कॉलेजला होते तर म्हणजे, आपण कधी पण उठणार कधी पण काय करणार आहे. मम्मी करते, मम्मी करेल. म्हणजे असं आपण एकदम बिंदास्त होतो. पण जेव्हा लग्न झाले नंतर आपल्याला खरी आईची किंमत कळते की. आपली आई काय असते. तसं माझ्या बहिणींच. कसं झालं की तिघी तिन् बहिणींचं माझ्या ना. अ एकत्रच डिलिव्हरी म्हणजे, एक एक महिन्याचा फरक होता फक्तं. म्हणजे तिघींमध्ये पण असं म्हणजे दोघींचे तर सोबतच लग्नं झाले होते आणि मोठी बहीण. पण त्यांच्या टायमालाच च प्रेग्नेंट होती. मग तिघीच पण एकत्र झाल्यामुळे सहा महिने कंटिन्यू आमच्या घरात म्हणजे. लगातार ते आमच्या घरात अ... बाळंतपण चालूच होतं, हा मग ते तेव्हा मी वि विचार करत होते की हे कशी करते आणि मग तेव्हा तर सगळे तिला म्हणत होते की तुम्ही बाई लावा वगैरे. पण ते म्हणाले नको मी माझ्या मुलींच करेल. मला काही गरज नाही बाई वगैरे लावायची, म्हणजे ते सकाळी पाच. तू वाजल्या पाच वाजता उठल्यापासून अ ती रात्री झोपेपर्यंत ती, सगळं करतच होती म्हणजे तिला असा. श्वास अस ती निवंत झोपस अशी मी, बघितलीच नाही की म्हणजे अगदी. बाल जरी रात्री उठलं, तरी आपण तू झोप मी आहे मी घेते त्याला म्हणजे का तिने अ इतके दिवसभर काम करून पण ती स्वतः नाय मी करेन. तू झोप बाळा तू झोप, म्हणजे असं इतकं म्हणजे ते आठवलं तरी असं वाटतं की नाही. कारण सासरी आपल्या सासू नाही एवढं करत. कारण मी जेव्हा सासरी गेल्यानंतर, म्हणजे अ आपली आई तर आपल्या जवळच झोपते, पण सासू हा तुम्ही झोपा मी आहे. का लागलं तर सांगा मला अस पण आपली आई नाही ती आपल्या जवळ बसते आपल्या जवळ सगळं करते. म्हणजे ते एक गोष्ट आहे की, आई आणि म्हणजे प्रत्येक. आपण कशामध्येच आईची तुलना नाही, करू शकत असं मला वाटतं.
अगदीच अगदीच, असा जस तुम्ही किस्सा सांगितला मी जर सांगायचं म्हटलं. तर म्हणजे मी आता ही माहेरी जाते तेव्हा ज्यावेळी मी निघत असते. तेव्हा माझ्या आईने अशा, चार पाच पिशव्या भरून ठेवलेल्या असतात की. म्हणजे मला काय गोष्टी आवडतात, म्हणजे ती बनवून देते ती कधीच. कंटाळा करत नाही. तिच्यासाठी अजूनही म्हणजे बोलतात ना, आपण लहान बाळच अस तो तिथे गेलं तर. मायेने जवळ घेते म्हणजे, मला आता बोलते तरी मला अगदी. भरून आलय, म्हणजे आईची आठवण येतेच कारण की मी थोडीशी लांब आहे आई. पासून त्यामुळे माझा. तिच्याशी असं म्हणजे, जास्त वेळ तिच्या बरोबर होत नाही बोलणं होतं फोनवरती. पण भेटणं वगैरे खूप कमी होतं, म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा असंच. त्यामुळे माझ्यासाठी तर खूप, जास्तं जवळच आहे. आणि हा विषय सुद्धा अगदी मनाला बोलतात ना एक. भारावून टाकणारा क्वेशचन आहे हो हो अगदीच.
म्हणजे आपण कसं आपण जेव्हा शाळेत जरी जायचो. तरी आपण घरी आल्यानंतर आपण बॅग म्हणजे आपल दप्त तर असेल काय टाकलं तरी आपण पहिले आई. आई म्हणजे मला तो एक आठवत आहे की, पहिले घरात एक पाऊल झाल्यानंतर, आई कुठे आहे मम्मी कुठे आहे म्हणजे असं. असंच आपण करायचो, ते अजूनही की आहे आई. म्हणजे आता इतके मोठ्या लग्न झालं, तरी घरी गेल्यानंतर पहिले आई आहे ना मम्मी आहे ना. तू आहेस ना तरच मी येते घरी, असं असतं आपलं की अजूनही. माझी पण मम्मी सगळं माझ्यासाठी म्हणजे, पापड असू दे कुरुर्डाई असू दे काही असू. असू दे सगळ गोळा करणार मसाला करू देत हे करू देत ते करू देत, सगळ्यांसाठी आमच्या चौघींसाठी. ते पण असं आहे. डबे भरून ठेवणार, म्हणजे ती एक माया ती आपली आईच करू शकत दुसरं कोणी नाही करू शकत.
करू शकत आणि तिला काही सांगायची गरज नाही लागत. ती बरोबर आपल्या मनातला ओळखते, म्हणजे बोलतात ना. कुठलीच गोष्ट आणि ती तिचं प्रेम जे असतं ते निःस्वार्थ असत. ती कधीच समोरच्याकडून प्रेम भेटेल म्हणून, ती कधीच करत नाही त्यामुळें. आईचं प्रेम हे खूप वेगळंच असतं.
आई विना ते आहे ना, ती म्हण एकदमच बरोबर आहे आई विना
स्वामी तिन्ही जगाचा भिकारी तसं.
हम्म जा.
ठीक आहे. चालेल तर मला वाटतंय, आई विषयावरती आपण भर भरपूर बोलू शकतो, बोलायला गेलं तर. खूपस आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे. आपण हा कॉल इथेच संपूया. ठीक आहे छान वाटलं बोलून हो हो धन्यवाद, धन्यवाद.